हॅलो! हा.
हा काय करालाय?
काय झालं. हम्म
मोठ्याने बोलतो.
बघतो. बहुतेक नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे व्यवस्थित ऐकु येईना झालं वाटत.
होय मला तर रेंज की.
हम्म हम्म
हम्म हम्म
हो आणखी
मी जेव्हा वेगळा होईल.
कोणत्या?
पुण्याला जायला.
किती दिवस फोन झाला व्हय. हम्म हम्म
हम्म
मग जाऊन काय करणार आहे.
ते राहुलच्या घरी रूमर जाणार आहे.
कोणाच्या?
रावेतला.
ओके.
त्यांचं जरा मोड तोड होत
हम्म हम्म
होती भेट घ्यायची. आणि मग काय झालं झालं.
प्रफुल्ल ला सुट्टी आहे व्हय.
त्याला शनिवारी रविवारी सुट्टी असते. आणि राहुलला शनिवारी शुक्रवारी शनिवारी
मला शनिवार रविवार सुट्टी आहे.
प्रफुल्लला
ड्रायव्हरला
एकु येई नाही.
चालेल‌. शुक्रुवारी हे आहे ना संकष्टी